हॅलो हा येतोय आवाज?
हो येतोय येतोय बोला ना घरीचं आहे बाई.
घरीच आहे आम्ही इकडे आलेली गावाला.
हा का?
हम्म माहेरी आली होती वडिला कडे काय नाही तिकडे पावसाचं वातावरण आहे का?
वातावरण होतं. आता नाही, आता निवळलं. पण वातावरण
निवळलं का? हा तेचं ना ओ घरी ना, हरभरा झाकलेला हाय ना, म्हटल पाऊस हाय का काय तिकडं बाई?
हा नाही काही पाऊस बिऊस नाहीये, वातावरण होतं संध्याकाळी. काही वाटत नाही येईल असं.
असं वारा बिरा नाही ना काही? पल्ली उडून जाईल का काय? हा तेच ना ओ, म हे दोन चार दिवसापासून बोगस वाता तारण झालेलय अ ते आसं हे, कुठे गावाला गेला का, त्या दिवशी आवर्जून पाऊस येतो.
हा त्याच्याने येतो. पाऊस लगेच हू.
थोडा हाता सांगितलेल्या लगेच पाऊस नाही म्हटला बाई, कसं काय वातावरण हाय, कसं नाही.
आं. तुम्ही कधी गेल्या?
हा सोमारी इल् ना.
सोमारी येणार ये का?
हा आता आले हो. मी उशीरा आली चार वाजता.
हो का?
मग आजच्या दिवस थांबेल. उद्याच्या दिवस आराम करेल आणि सोमवारी सकाळी येऊन लागेल.
आराम करणार ये वा! छान छान छान! नको काम करा ना. तेया.
काय काम करू? आले तसे फोनच चालु येत.
आं. पू ये आपलं काम कोण करेल मग, आराम केला तर.
आराम केला तर, काम कोण खरच जीव कंटाळून जातो ना, घरी किती काम राहतात ना?
म ते कार्या ॲप झोपून जाईल, आप ला आ आही झोपून जाईल, आराम केला
ना म आपण शांत राहिलो तर कस होईल? हो. सगळे चाय होवून जाईल. काम काम काम होवून जाइल सगळ. तेच ना, उद्याच्या दिवस थांबतो. उद्या सुट्टीच ये. उद्या काय काम होणार हाय ओ? परवाच्या दिवशी येवून लागतेत
आपलं या आणखी काय येत काही नाही बो, त्याच्यामुळेच मग नाही ना, केला नाही ना अजून, कुठे जमला आज मी सटानेत गेलेली होती. तीन, साडेतीन वासता घरी आले.
अच्छा, हा हा. म ऱ्हायलेला ये ते?
हा ते, बाकी ये ना अजून.
जाऊद्या ना, ग्राममपंचायत पण बंद असेल ना, मग आता.
आ शनिवार, रविवार बंद आहे ना, मग सोमवारीच बघू म्हटला.
हा जाऊ द्या. सोमारी जाऊ, शीका घेऊन घेऊ. हा सोमारी सया करून आणि ठेऊन घेवू, म काय करताय. किती बी घाय केली, तरी ते लेटच होतो सयानू चा
हो का? हो.
चालेल म्हटलं, पाऊस हाय का काय बाई? तेच विचारासाठी कॉल केला होता मग. हा. बाकी ओके का ताई तब्येती तुमच्या सर्वांच्या?
हो, बाकी सगळं ओके.
बरं हाय ना? सासूबाईला बरं हाय ना? ओके, चालेल काही पापड क्या झाल्या का नाय?
नाही हो अजून, बाकी ये ना आता करू एक- एक. आपलं ही मिटलं का म, हा वातावरण दोन, तीन दिवस सांगितलेलं ये ना.
हा अजून दोन, तीन दिवस आहेच वातावरण नंतर करा एवढ्या हप्ता जाऊदे. चालेल ताई ठेवा.